काय बनवलं?
जेवण आज मोळााची पातळ आमटी केलेलो. हम्म आणि जर घट्ट बेसन केलेलो. तव्यातल
हम्म हम्म म्हणजे झुणका
हा अजून का असं सुटसुटीत झुणका केला
हा हा ते आमच्या इकड काय फडफडीत झुण का म्हणत्यात त्याला
हा ह घटतंत हा नाही फोडून का तो वेगळा तो डाळव्याला वेगळा डाळवा भिजवून ते हा पिठाचं पाणी थोडं कमी ठेवाय आण जरासं तेल जर जास्त घालून शिजवायच म्हणजे वाफेवर शिजवायच जास्त जबर
चव लागते हो तेच.
हा पाणी म्हणजे फक्त त्या फोडणीच फक्त चट नाही कर पाय नको म्हणून एवढंच एक एक अर्धे वाटीला पण कमी दोन चमचे असते ना आपलं होय कायच टाकायचं म्हणजे त्याच्या चट जळणार नाही मसाला आपला जळतोय नाई तेलातलं म्हणून तेवढंच पाणी घालायचं आणि त्याच्यात चार पाच चमचे बेसन पीठ घालायचं. आणि ते असं लाल चटणी घालून खरड घा शक्य तो नाही का जास्त करत खरडा असाच खाते आमच्यात. जर केलं तर पण भाकरीसंगच आवडत त्यांना. होय जिरा मावररी गडपतीची फोडणी दिली कांदा भाजला आणि जशी कोथिंबीर टाकली तेलातच म्हणजे कांद्यासोबत म्हणजे तडतड केली मग तर जरास चटणी घातली आणि एक दोन चमचे नुसतच पाणी त ते मसाला ला नको एवढच पाणी शिपडलं म्हणजे घातलं त्यात आणि तेक त्यात चार पाच चमचे बेसन घातलं आणि तेल जरा जास्त घातलं त्यामु एक दोन तीन वेळा वाफ काढली म्हणजे वाफ देऊन काढून हलवून आणि परत झाकून झाकून अस दोन तीन वेळा असं केलं जर वा म्हणजे वाफेवर शिजवलं आणि अस छान चपाती संघ सोमवार होता ना आज.
ल कुणाचं जिजूनचा असतोय?
नाही स ह्यांचा सासवईंच असते त्यांना द्यायला
मग ते तुमच्याकडे असतात काय?
नाही सेपरेट आहेत खर काय उपयोग नाही ग मग सेपरेट
करून द्यायलाच लागतय.
ह लाच आहे
आणि म दिरांना पण जेवण द्यायला लागत असल?
हम्म असते म्हणुन नुसते दिले की काय झालं माहती काय?
हा हा.
मग दिवसभर काम करून आलत्या मगाशी गुडघ दुकाल्यात म्हणून पोरग्याला सांगितलं आमच जरा जेवण कराय. सांगू म्हणजे आमचं बोलण नाही होत पोरांच्या तर्फे असे सांगतात. मग असं सांगितल्यावर नाही कसं म्हणाय सांग.
नाही नाही करायला लागते हो.
हा ते नुसंच नाव लांब वेगळां आहे सगळं ते कात्री रल्या झा
हा तस मग ते दोघांचं जेवण ते न
केलं हा म हा म
हम्म.
मग ते नुसतं मोडाचे पातळ कशी देणार चपातीसंग कस खाणार मग तस झुणका तस आवडतंय ना सासूबाईंनी
म्हणून ते ते केलो भात केला. स्ती आमख अ सं दिलो जेवण तळण काय नको म्हंटले शाबूचे पापड्या तळणार होतो मग ते काय म्हटलं सकाळी शाबूसंग खायला तळेल आता सारखं नको
हम.
बरं म्हटलं मग तर असं झालं. काय वेगळं सेप्रेटराहुन जवळ जवळ असल्यावर बोंब असतीया अ बा बाहेर कुठत भाड्याना लांब असतो नाही म्हणजे ती गोष्ट वेगळी आहे् आणि आता हे असं जेवण देते त्याने असं रानातन कामतात मग ते भाजी माळव आणलेलं असते. कशाला तर गेलेलं वांगेला किंवा कशाला पण माळवा्याला गेले टोमॅटो तोड्यात जात ना ते सगळं आणलेला देतात.
मग हाय सोडा देतात म्हणल्यावर काय नाही.
हम् न भाजीपाला असती ग न को म्हणत त म्हणते भाजीपाला नको खाऊन कंटाळा जरी आला तर गवार तोडाय गेल तर गवार तर कंटाळ करून खायचीच. भेंड्या खायच्याज फ्लाॉवरचा गडडा असा फ्लॉवर काडाय गेल्यावर हिरव्या मिरच्यात तरर काही मापच नाही त्या हा माळव व थोड्या प्रमाणात आहेक इकडं उमरवाडच्या साईडला आणि आमचं शेत आहे तिकडं तिकडं सगळं ऊस ऊस जास्त प्रमाण हाय सोड ते म्हणजे ऊस रोपवाटीका आहेत आमच्या गावात. मग त्याला ते रोप तयार झाली नाही लांब लांब जातात ना गाड्या म्हणजे रोपट बायकांना भरपूर काम आहे इकडं तिकडं कसं द्राक्षांच्या बागेत काम आहेत ब
हा
तस इथं भरपूर काम आहे बायकांना
मग काय करायचं रोपा टिकट जाऊन
रोपं तयार करायचे असेल तर ते ऊस कट सोलायचा उसंजिरोोप कट करायचं ते असं बारकं बारक तुकडं आणि हा ते काळाा रंग हा ते काळ्या रंगाच असत ते नसते का प्लास्टिकच बघितलं असशील कुर्त त्याच्यात हा हां बघ त्याला त्यात कोकोपीट पण भरून काय घालतात आणि त्यात ते डोळ असत नाही का आपल्याला ऊस ते त्याच दावायचा आणि ते काय प्रून त्यापचार होते म्हणजे काय पाणी बिन घालून ते काय तर ठेवायचंिवा झाकूनच काय असते कि ते पांढऱ्या रंगाच शेडणी असते का मोठं रोबटस ग्रीन हाऊस ला असते बघ ह पांढरे मोठे मोठे नसतात काय ते शेवट का कागदी ग्रीन हाऊस मध्ये असते मोठठ मोठठ
हा हा नाही एवढं काही माहिती
अस हा मग ते बघितलेच ते सोडपुरत तुला मला सांगायला ये ना तुला समजण झाली त्याला काय म्हणतात शे नते ते मोठच अस कागद असते प्लास्टिकच जाड
म्हणजे ते बघितलंय म्हणजे ते कृत्रिम रच्या्या तयार करत बाहेरची उष्णता न देता हा त्यासाठी तो कागद घालत
हां मग तस ठेवतच नाही तसच कायद ठेवून त्या रोपचार होते मग गाड्या लांब लांब जातात मग ते सगळं बनवायला पाहि कनाला असते ना का ग ते पण गावं भरपूर आहेत येत आमच्या गावात रो वाटिकली तिकड बघेल रोबोटिकच झाल्या आणि माळव्याच पण आहे सोडते वेगळंच मला ोड्याला जायचं डबू डबू असतात
बर आमच्या इथं पण ढबू तोडायला झेंडूची फुलं तोडायला आणि बाकीच काही म द्राक्षच्या बागात
हा मल हेी सगळं माळ पण देत नाही मग ते सगळं असताना नाही मग कसं म्हणणार
हम्म
म्हणता ना मग हे सगळं असं चालू असते सारखं सारखं बुडगं दुखल गावातच गेलो झाल तेन झाल असं झालं असंर
मग त्यानी गावायला गेलं तर कायधिरांना द्यायलाच लागत असेल की
हा होच की म जवळ म्हटलं आपलं आपणच आहे ना भागा आहे ग लोकांच्या अ कसं द्या म्हणायचं मग तुमची माणसं महिल नाहीतेत नाही या म्हटलं तर म असं नाही मी शत तू एकत अस ना आणि त्यां पहिल्यापासून तस नाही तू तस
हम हम्
पलीकडच्या भोलीतच असते पोरं असतील काी आदली मधली काम करायला कोोरना सांगत त्यांनी प अरया जा ददीित यांं जा
म्हणजे घर घर चिटकूनच आहे का दोन्ही
अगं एकच घरा आहे मध्येच फक्त भुताड ओढलेत.
असाय एवे
मस्त लोकांच शिकवण काय तर- बघवतेय लोकासनी काय?
नाहीच की नाही नाही जरा चांगलं चाललंय की फोडणी टाकायची.
आमच्या सासूबाईना ऐकायला येत नाही नाई.
हम् हम्..
मग त्यांना एक म्हटलं की दुसरंच ऐकू जातय त्या तर अंतर जास्त काय तर सांगायचं. म्हणजे भांडण होत्यात भावा भावानी सगळ्यातच मग हे सगळं असं म्हणजे माझ्या आयुष्याचं नाई सगळ्याच्या घरात असतय सोडा हे सगळं
दिसलं नाही एखाद्याच दिसून येते एखाद्याच झाकून जातय.
हा अंब प्रत्येकच्या घरात असतेस. हा, हा आमच आपल्या हातात असते तेवढ माणूस पण आपल्या. न‌ पाहिजेत
पाहिजे. होय!
आपलं त्यालाच अक्कल नसल्याने वागल्यावर मग काय उपयोग सकाळ- लहानग्या तर किती वडून धरायचं किती त्याला मर्यादा असत सगी काय तर.
होय!
जाऊ द्या म्हणतो, कुठं तोंडाला लागायचं? आवाज पण ऐकू नाही. हा म्हटल की हा म्हणायचं अन सोडून द्यायचं.
द्यायचं हम्म
तोंडाला लागलं की वाद रा द बस्थल अध शिक शिकष नाही त्याच्या ह
हा, हा! शिकलेले नाहीत काय? हा, तसंच अहेते पहिल्याची लोक तसंच की सरकटी जरा. ऐक घ्यायचं नाही कुणाच आपलंच खरं. आपलं आपण जे बोलतय, तेच व्हायला पाहिजे असं
तर कोण ऐकून घेतय सांग?
नाही, नाही! अजिबात नाही. आत्ता सगळ्या शिकलेल्या मुली-
ह म त्यांच सारखं आता कुठं चालेल म्हणता आणि ते लग्नास वघालोय तर मध्येतन चार स्थळं आलेली पण ते पोरीना पुढं शिकायच होतं आणि आहो करतो शिकवतो असं काही तर म्हणायचं की नाही?
हा, म्हणायचं लग्न झाल्यावर त्यांचा, आपण म्हणतोय सगळ ल मुलं ऑटोमॅटिक त्यांचा इंटरेस्ट कमीच होतो.
होय त्यांच त्यांच नाही म्हणतात त्यांनी पण आमची सासू पट दिशी म्हटली नाही नाही आम्हाला तसलं काही नाही जमणार. मग असं बोल्यावर कसं होणार? हा.. काय त्यांचं? काय करतत करू देत म्हणचालऊस
हम्मम
तो पोरांच्या लक्ष देतो. माझ्या आणि संपूर् विष
च बास..
हा ह
डोक्याला लई ताण घ्यायचा नाही.
होयचं की. हम ह